हॅलो हा यालंय आवाज?
आता यला हा
हम्म काय नाही मला थोडं ते गणपतीसाठी लोडस बोलायचं होतं
हा हा बोला की
करतात ना तुमच्याकडं
होय होय मिळतात ते
हम्म मग ते कसं काय आहे तुमच्याकडं
कंप्लिटली हँडमेड असतात म्हणजे आम्ही घरात तयार करतोय तुम्हाला कश्या पद्धतीचं म्हणजे सगळ्या पद्धतीचं करतोय. आता अ ते आपलं ह्याच कापड अ मिळते कि काय म्हणतात त्याला हा वेल्वेट च ह त्यामध्ये आम्ही सगळ्या कलरचे कर ते म्हणजे जस पाहिजे त्या पद्धतीत पूर्णपणे ते गादी वगैरे जे असतात ते सगळे आम्ही हातानं तयार करतोय घरात त्यामुळे कमप्लीट कस्टम असते कस पाहिजे तशी डिझाईन ते मग आधी तुम्हाला सांगायला लागते थोडे दिवस आधी
हम्म आम्हाला कसं ऐकायला मिळालं बाहेर ना कि तुम्ही करताय चांगलं तुमचा स्टॉल वगैरे असतोय
ठीके.
हम्म हम्म स्टॉल असतोय तुमचा तर मग कसं आहे. त्यावेेळेला आम्ही तिथं घेऊ बघून घेऊ शकतोय काय ऑर्डर्स द्यायला लागत्या
हा बघून पण घेऊ शकताय जर तुम्हाला कस्टम पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला जसं पाहिजेल आहे तसं अ असेल तर आम्हाला आधी सांगाव लागते. तर मग आमचं तयार हय जसं असतात त्यातलं तुम्हाला पाहिजे असेल तर स्टॉलच्या तिथे येऊन घेऊ शकताय
हम्म आम्हाला
हो आम्ही स्टेटस वगैरे लाव देतात त्या पाहीजे असल ते बघुन बुक करून तुमच्या व इथून घेऊन जाऊ शकता असं काही नाही.
ह आम्हाला आता कसं आहे मोठा पाहिजेलाय. गणपतीसाठी म्हणजे आपलं ह्याच गणपती असतात ना मंडळांचं
हा हा अ ते कस ते बुक करायला लागतात. तेवढे मोठे तयार नसतात रेगुलर रेग्युलरच्या तयार असतात. म्हणजे आपल्याला घरात गणपतीसाठी. ठेवता येईल येवढं अस साईजच, मोठ्या साईजच अस जास्त कोण घ्यायला बगत नाही त्यामुळे ते ते तयार ठेवत नाही ते ऑर्डर वाईजच असतात.
हम्म मग आम्हाला लागणार तर आहेच.
हा
तर आम्ही काय करतो तर अंदाज कितीपर्यंत येईल खर्च काय?
खर्च आता तुम्ही कोण साईज वर ये ते अस आम्ही डायरेक्ट नाही, साईज थोडी आहे काय त्यावर खर्च जातोय.
साधारणच्या सुरुवात. म्हणजे छोटे एकदम आपले देवापाशी वैगेरे ठेवतो ना त्या पण साईज पासन पूर्ण मंडळाच्या्यापर्यंत साईज असते. त्या मग कोणती साईज सांगात त्याच्यावर असते. साईज परत कापडच पॅ त्यावर तुम्ही काय काय डिझाईन वगैरे ऍड करणार आहे. किंवा कोणाला लटकन तेन लागत्यात म त्याच्यात सगळ्या त्यावरती ठरवून मग पाहिजे कस पाहिजे त्याच्यावर रेग्युलर चे काय टे वगैरे दीडशे पासून सुरुवात असते.
हम्म हम्म आम्हाला कसा मो स पाहिजे ते कस कापड लाल लागणार आहे. म्हणजे कसं गणपतीसाठी लालच पाहिजे.
होय होय लालच जास्त.
हम्म लाल वेलवेट हम्म आणि त्याला कसं लटकन पण पाहिजे. मोत्याची लटकन पाहिजे. आणि त्याला जस गोल्डन किंवा सिल्वर अस टाईप लेस पाहिजे ब्रॉड एक एकदम ब्रॉड पाहिजे पट्टी आणि त्याला कस लट कण असं खूप असं चांगलं वाटलं पाहिजे कि बाबा ते लोडलं शोभल पाहिजे. असो- हम्म मग ते
पद्धतीच्या असणार त्याला
हम, हम, ् तस म्हणजे तुमच्या आयडियानी आम्हाला चालतय पण की त्याला शोभलं पाहिजे असं काय वेगळ काहीतरी करून द्या आणि आम्ही कसं येऊन बघून जात तुम्हाला किंवा मला तुमचे फोटो जे असतील अगोदरचे ते टाका मी तुम्हाला मग त्यात सिलेक्ट करतो. हम्म. तुमच्या अगोदरचे फोटो असतील तर दिला तरी चालतयं.
कस असतोय? ठीक काय. ठीक
हम्म किंवा कलर कॉम्बिनेशन पण करताय का त्याच्यात.
हा, हा. येते की करता. सेंटरला वेगळा. कलर ॲड करणार अस.
हम् आणि जर आपल्याला अस घरी आता गादी अस ना लोडस बसायला वगैरे असते की सोफ सेट ला ते त्याच पण करताय ना? म्हणजे त्याच्यासाठी पण - - हम्म. मग त्याला ते उशी असतात ना छोट्या छोट्या. ते उशी करून देतायं? हा. म्हणजे उशी् पण करून देत ताय. ते पण करून देतायं. हं. मग तेला फक्त प्लेन कापड येणार ना? काय वेल
होय, होय. तेला आपल्या हेनचं येणार. वेलवेट पाहिजे असेल तर वेलवेट. प्लेन पाहिजे असेल तर प्लेन.
ह्. मग त्याचा खर्च कमी जास्त अस - - काय एवढ
हा, हा. कमी जास्तच की, कमी जास्त प्लेन रेग्युलर कापडाची - - म्हणजे प्राईस वेलवेेड कपड्याची प्राइस भरपुर फरक हाय ना. त्यात म्हणजे सगळं जे काय आहे, सगळं जे काय आहे. कश्या पद्धतीचं पाहिजेल हाय त्याच्यावरच प्राईज लिहतात.
ठीक हाय.
क्वांटिटी मध्ये घेतल्यावर पण कसं थोडं कमी पडत. जे आम्हाला पण ते बरं पडतं ना क्वांटिटी मध्ये घेतलं तर मग थोडं डिस्काउंट पण भेट -
हम्म. मग काय करतो घरी तरी आम्हाला लागणार आहे दोन. मग मंडळातल्या गणपतीच पण लागणार आहेत आणि प्लस आणि आमच्या घरी आणि काय - - जे छोटे लागणार असतील तर सांगतो आ
परत ते देवाचे आसन वगैरे पण असतात
हम्म हम्म हम्म
त्याची पण साईज छोटी मोठी
हम्म
जास्त करून लाल रंगामध्येच घेतात तरी आपल्याला पाहिजे ते वेगळ्या वेगळ्या कलर मध्ये पण घेऊ शकतोय ह. म्हणजे रेडमेड मध्ये लालच अस त्यात दुसरे पाहिजे असेल तर, मग ते तयार करून.
हम्. कसं गणपतीसाठी लालच घेतात ना जास्त.
हा. म्हणजे ते आम्ही कस घरी आम्ही तयार करतोय. मम्मी, मी, आम्ही. जास्त करून लालच तयार करतो म्हणजे तेज कस येणार वेलवेट जाड वेलवेट असतयं ना? तस असतय ते आणि त्याच्या साईडन अशी - -
हम्.
ती ब्रॉड घ्या. ते पण छान वाटत. त्याच्यामध्ये पण साइज असत्यात. एक आम्ही म्हणजे तीनचं साईज ठेवतोयं. त्यामध्ये आणि तुम्हाला कमी जास्त पाहिजे असेल तर मग ते पण आम्ही करून देऊ शकतो असं काही नाही.
मग मी काय करतो. ती गणपतीसाठी एक लागणारच हाय. आसन म्हणजे कस चौकोन असत ते आणि ते घरात ल गुर म्हणजे गणपतीसाठी असं लागणार. आणि लेग्युलर साठी असं म्हणजे देवपूजासाठी - - पाहिजे असेल ना. आमच देवाऱ्याच माप घेऊन येतो. म्हणजे त्यातलं एक वस्त्र घेऊन येतो मग हम् मग त्याच्या मापाने आम्हाला करून द्या.
हो चालेल देते की
ह् आमच्या बहिणीला त्यांनी विचारतो म्हणजे कसं तुम्ही फोटो मला टाकलाय ना तर मी पुढं फोटो पाठवते बहिणीला वगैरे मग त्यांनी म्हंटल्या तर मग आम्ही जास्त क्वांटिटी मध्ये घेतो म्हणजे तुम्ही कस हम् दर पण आम्हाला योग्य लावा
होय होय क्वांटिटी मध्ये घेतलं मी बोलले क्वांटिटी म जास्त घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल
करतो आ च्या बहिणीला वगैरे अजून पु माझ्या मैत्रिणीला पाहा असेल तर सांगतो मग तुम्ही रेट व्यवस्थित लावला की तुम्हाला पण बरं पडेल मला पण बरं पडेल.
होय होय नक्की नक्की.
हम्म चालत आणि त्याशामध्ये म्हंटलं तर छोटे अस म्हणजे लहान मूर्ती असतात ना
हा हा
पण देतात
हो होय तेच आपण तेच आपण ते देतो ते पण त्याच पण वस्त्र म्हणजे ख खाली अंतरायला परत आपण म्हणजे अस गळ्यामध्ये वस्त्र अस घालतो ना. हा ते पण देत.
हम म्हणजे ते कृष्णाचं असते ना वस्त्र तशा टाईप काय? कृष्णांचं वस्त्र असते ना छोटी मूर्ती कृष्णाची.
हा हा हा हा बरोबर बरोबर तस आहे.
हा तशा टाईप असते काय? आणि असं थोडं म्हणजे एक.
जे पण असं ते उपरण घालतो ना गळा्यामध्ये हा तशा टाईप असत. असत
हम्म मग त्याच्यामध्ये जर आम्हाला सगळ्या कलरच पाहिजे असेल तर देतय? म्हणजे कस आता सुमारी हं पांढरा असतोय. म्हणजे सात कलर. मिळाले आम्हाला वस्त्र आम्हाला रोज घालता येतील.
हा तेथ क असं काही नाही.
हम्म ते पण पाहिजे मग मी काय करते मग तुमचा ऍड्रेस पण मला टाका. मग मी येते आणि मला मोती हम्म मोतीच्या माळा पण लागणार होत्या. छोटे छोटे असतात ना हार एकदम.
हा हा हा म्हणजे ते जास्त काही ठेवत नाही. पाहिजे अस म्हणजे पाहिजे असेल तर मागून देऊ शकतो.
तसे छोटे पण लागणार आहेत. आणि असं म्हणजे तुमच्याकडे ते मोती वगैरे असतात ना म्हणून विचारलं.
अ बाहेर मिळतात ना एकदमच लॉट. मध्ये घेतात मग ते आम्ही पाहिजे असेल तरच मागवून देत. तस जास्त ठेवत नाही.
बर आणि ते कस आता तुमच्याकडे वल्वेटचं कापड असतंय ना मग. ते अ फेक. टा वगैरे देतय करून गणपती साठी रेग्युलर घरातलं गणपती साठी.
नाही जसं कधी केलं तर नाही.
हम्म
म्हणजे त्याच्या अजून आयडिया नाही आम्हाला.
ठीक आहे मग ते चुंदरिया. असत्या बघा चुंदरी असत्या ना.
हा हा
ते चुंदरी मिळते का ना तुम्ही असं. हा मग ते चुंदरी जरी आम्हाला. दिला ना तरी पण चालतय. म्हणजे आम्ही ते चिंजरीचं कण आहे तसं तयार करू शकतोय आम्हाला इथे मग ते गाठ वगैरे मारून.
हा हा, चालेल ते मिळतय की
म्हणजे कसं सगळीकड फिरण्यापेक्षा हुडकत बसण्यापेक्षा तुमच्याकडं मिळतं असेल तर तिथंच घेतो ना एका ठिकाणी सगळंच, हम्म अजून काय काय असतं?
अजून असं काय बाकी काय नाही हेच सगळं.
हम्म, तेच कसं मग घ्यायला बरं पडतंय ना आता कसं एक एक जण अ
ते फुलं वगैरे असतात बघा
प्लास्टिकच्या हा हा हा हा
त्यामध्ये पण थोडेफार व्हरायटीज हा डेकोरेशन साठी, त्यामध्ये पण थोडेफार व्हरायटी ज आहेत.
म्हणजे आमच्या इथं नाही म्हणजे एक आमचे आहेत पाहुणे त्यांनी ठेवतात मग पाहिजे असेल तर आम्ही त्यांच्याकडून मागून तुम्हाला येेऊन देऊ शकतो. ते सगळंच तुम्हाला एकत्र मिळून जाईल.
त्यासाठी लागणारे जे वस्तू ते पण मिळतातं तुमच्याकड.
हा हा
हम्म मग चालते की मग आम्हांला कसं फिरतं बसायला पण नको आणि कसं मग दोन्ही पण आमचं होऊन जाईल. एकत्र तुमच्याकडे घेतलं तर तुम्हांला पण बरं पडलं आणि आम्हांला पण बरं पडलं. ह मगं मला दोन असं ते फ्लोवर पोट असतात ना दोन असं बुख्या सारखे असतात बघा.
हा हा असतात की.